ह
हा येतोय आवाज.
हा बोलूच कस.
आवाज येतोय ना.
हा येत येत आवाज येत.
म् बर कुठंय आता.
हॅलो.
हा कुठय म्हणला आता.
हाय कि बाहेर आलोय चालत चालत. सकाळ जरा व्यायामला गेल होतो, सायकलिंग बघितलीस का? केलेली.
हो बघितली बघितली कधीपासून चालू केलय.
आजच आजच. आज गेलोतो पेटणाका, वाघवाडी, कामेरीेक. एवढं रूट करून आलो होय होय तेरा झालं सायकलिंगची. होय होय डेली करायच सायकलिंगला जरा कस गुड ग्याला हे होत त्रास होत.
हा हा हा नाही ते आता नवीन त्यामुळे होत.
ह म दुसरा एकचतप ते सायकल हे म्हणजे चालवता ना एकदम हे केलं. काये की चालू ठेवलं बॅटरी. आणि चालवताना हे केलं की गुडघ्यावर ताणच येऊन देत नाही तीे म्हणजे टोमॅटिक ती हे होतय. पुढं जातय सायक
कंटिन्यू चालउ शकणार नाही.
ह कंटिन्यू कंटिन्यू चालवू शकते किती वेळ. होय होय म्हणजे बॅटरी चालू ठेवायची आपण जी लिव्हल वाढ तय ना.
हा हा.
हा मग त्या ठिकाणी ते हे कराय म्हणजे सायकलिंग पडल मारायच. जसं वाटल त्याला चढ आलाय किंवा असं हे यतय तर लगेच ते आपोआप पुष करत तेते.
ओके ओके असंये काय?
म्हणजे बॅटरी चालायच तेवढीच चालणार फक्त आधी मध्ये युज होणार त्याची.
अच्छा अच्छा पण मग असं असतय काय म्हणजे तू पॅन्डल ज्याळी मारतोय. त्यावेळी चार्जिंग होतेय काय ती बॅटरी परत.
नाही नाही नाही नाही चार्जिंग लावायची ती बॅटरी काढून चार्जिंग लावायची.
अच्छा अच्छा मला वाटलं की काही पॅ्डल मारताना ऑटोमॅटिक आणि चार् बिज
नाही नाही नाही तसं असतं तर बाहेरलं असत येईल त पण टेक्नॉलॉजी येईल.
हा त्याला अजून थोडं वेळ लागेल हा हा. ही मग सायकल कितीला पडली.
हे अठ्ठावीस हजार इथे इस्लामपुरात सांगितली होती गांधीनगरात पंचवीस हजारला बसेल
अच्छा अर ब महाग आहे की बराच
हा महाग आहे ते अ जुन्या सायकलला ब करायला येत तस पण ते बघितलं ल ते अठरा हजार ला किट बसते
अच्छा
हा मग त्यापेक्षा म्हटलं सायकल बी नाही सायकल बी घेऊन होईल आणि ते हे पण
हा हा हा बर मग त ती सायकल हा ती सायकल तुला घेतली काय मग आता
होय होय मला घेतली ते कपिसलाच घेतले हो ते कुठं काही पोरं नाही शहाणी काहीतरी खराब करते म्हणून म्हटले नको मलाच कुठतरी काहीतरी विसरलं काही किरकोळ काम विसरले तर आणायला होत
होय तिथले तिथं तू काय म्हणतात ते
तेच की, आता मंडईत जाऊन मी आता मटकी आणायची होती फक्त दहा रुपयाची मटकीे, गेलो सायकलीवरून, त्याघेऊन आलो.
हा बरोबर
आणि बिन पँडल मारत आपल्या लिवरन कारण सकाळी लोड घेतला आता म्हटलं लोड
हा चालते अशा कामालाच युज करायचा जवळच्या जवळ जायला वगैरे
होय पेट्रोलर भरपूर वाचतय आपल्याला वाटतय पेट्रोल आता मी पॉवरच टाकत साध नाही टाकत पेट्रोल मग ते पॉवर एवढंच म्हणजे खर्च एवढं होत आपल्याला कळून येत नाही इथले इथे गेले तरी कमीत कमी पन्नास चाळीस पन्नास रुपये तरी जळतेत पेट्रोल
आरामात आरामात आणि आपलं कसं होतं एक काम करायला गेलं की मग हे राहिले मग ते पण आण हे पण आण ते सगळंच
तस बॅटरीची गाडीच घेणार होतो पण काय झाले बॅटरीच्या गाडीच अजून डेव्हलपमेंट नाही अजून काय झालंय अजून ते त्यांचं संशोधनच चालूय पहिली जे जे मी घेतलेले आहेत बॅटरीचे गाड्या त्या फसल्यात घेऊन कारण त्यांच्या बॅटरी डायरेक्ट पाच वर्षांने बदलायच लागतात
अच्छा
आता ज्या नवीन आल्यात अलीगडच्या तर त्यात ते सेल्स आलेत तेवढ्या सेल्सच रिपेअर होत हा तेवढंच बदलायच हा मग आता अजून अजून जरा थांबलं की मला वाटतंय काही तरी डेव्हलपमेंट होई
होय तस आहे नाही पण तू काय कर जराशी चौकशी कर समजा आता आमच्या एक दोन पाहण्यानी काय के एकानं ते टी व् एस ची आयक्यूब घेतली आणि एकाने ती व्हीसचीच ऑर्बिटर म्हणून आल्या बग
बरं हा हम्म
टीव्हीसच्या गाड्या चांगल्या आहेत म्हणजे त्यांचा तर अनुभव चांगला आहे
होय हो नाही आता बंद आहे होय आता नाशते नस् आहे महिनाभर हो प मग टीवीच काय म्हटलंस
टीव्हीएस च्या ज्या दोन्हीाड्या आहेत का नाही आयक्यूब आणि ऑर्बिटर म्हणून दोन गाड्या आहेत तर त्या घेत आपल्या एका पाहुन्यानी त्यांचा अनभव चांगला आय मजे म्हण चार्जिंग वगैरे बॅकअप चांगलाय आणि तू जसं म्हणतोयस का नाही की पेट्रोलचा खर्च बराच वाजतोय म्हणलीत. महिन्याला हार्डली म्हणलीत. तीनशे नाहीतर चारशे रुपयेच एकदा ते म्हणजे बिल येतय वाढवून म्हणजे तीनशे चारशे रुपयामध्ये तू पूर्ण महिनाभर गाडी चालवू शकतोयस आणि तस बघाय गेल तर पेट्रोला आपल्याला आठवड्याला तीनशे चारशे रुपये टाकाय. टाकाय लागते तुम्हाला जास्त लागणार कारण त रोजच ते वाहतूकय ना सगळी बर
नाही पण ते हा नाश्ता करून आलाय नाश्ता म्हणजे काय रोटी नाहीच कुठं काय बदाम अक्रोड
हो आता तुम्हीते ते चालू.
होय होय होय त्याव भर दिलाय बाबा पैशाचा विचार नाही करून चालत.
नाही नाही ते तर करच परंत ते हे पण केलस ना तू, कायती सीड भिजऊन हे करायच ते पण हा मेथीदाणे वगैरे हा हा हा काय फरक वाटतोय काय तुला किती दिवस झाल करतोयस
आता लय फरक आहे लय फरक म्हणजे माझी झोप अपूर्वीती की नाही. सुरुवातीला हे खायच्या आधी तर मला पचनीला त्रास व्हायचा म्हणजे व्हायचं नाही टायमावर पण आता हे खातो त्यापासन नाही मी रात्री उशीरा जरी झोपल तरी पचनक्रिया व्यवस्थित आहे. हम्म होय होय नाही फरक पड
बरं बरं बर सकाळी आता उठल्यावर आहे ना अजून एक कर म्हणजे काय करायचं. लसूण असतो की ना आपला ते एक दोन सोलून खायचं मग आणि त्याच्यावर गरम पाणी जरा स कोमट पाणी प्यायचं. तिकट लागतय ना मी मी क करतोय पण मी चालू केलंय हा हा नाय मी केलंय चालू नाय काय वाटत पहिल पल्यांदा कस आहे आपल्या सवय नाही ना त्यामुळे तसं वाटतंय पण एकदा का तुला सवय झाली की खायचं चावायचं लगेच पाण्या नि गऊून टाकाय.
हा हा हा गरम पाणी का रेगुलर पाणी सोमट पाणी
कोमट पाणी घ्यायचं त्याच्यावर पण ते सकाळी कसं आहे ब्रश केलास की सगळ्यात पहिल्यांदा तेच करायच. त्यांनी कस आहे माझ्या का त्यांनी म्हणजे तुला दवाखान्यात कधी जायलाच लागणार.
होय होय नाही नाही ते काय लसण बरोबर आहे पण जरा तेज प्रमाण जरा बघायला पाहिजे जरा,
प्रमाण नाही दोनच लसणाच्या मी कसं करतोय दोनच लसणाच्या पाकळ्या हा रोजच्या रोज येस फक्त कसं नाही नाही नाही नाही काय नाही काय नाही अरे मी काय ले माहि का मी ह्याला गेलो का नाही काशमीरला त्यावेळी तिथं येता एको वेगळा लत बारीक अस म्हणजे तुझ्या वाट्यानं नसतात का नाही तेवढ्या साईजचा तिथे एक लसूण मिळतो वेगळाच तो एकदम इफेक्टिव्ह आहे ह्याच्यासाठी हार्टसाठी मग ते एक पॅकेट घेऊन आलतो. त्यातले ते दोन वाटाने एवढे लसूण फक्त खायचे.
बर ते कसली जातय वेगळी जातय का ते
तू गुगलला सर्च केला का नाही काश्मिरी लसूून अस सर्च कर. अ हृदयाचे आहे ह्याच्यासाठी तर मग ते तुला पूर्ण माहिती दि दिसल एकदम असा बारीक वाटण्यासारखाच आय तो.
बर बर बर
आपला जसं लसून तसंच त्याला कवर असते वरण ते कवर काढायचं. आणि आतमध्येध्ये गोल असा लसून न असतो तो खायचा.
आता काय माहिित आहेय आपण खातोय हे आता पहिल्यासारखं नाही आता मी जे आणतोय मग. ते काय म्हणजे. देशी नाहीत आता सगळ ते विदेशी लसूण पण आता पाहिजे त असल नाही.
नाही नाही लसून देयशी तुला कसाय मा आहे का कुठं भेटेल माहि आहे का मग असं. खेडेगावात वगैरे जाऊन चौकशी करायला पाहिजे म्हणजे जे लोक लावतात कनि
होय.
शेतामध्ये त्यांच्या त्यांच्याकडे जाऊन चौकशी करून मग त्यांच्याकडन आणलं पाहिजे. आपल्याला सिटीत तर काही भेटणारच नाही.
नाही नाही नाही.
आणि काय स्कूल सुरू झालं काय?
सोळा तारखेला सोळा तारखे त्याच्या आधी फिरून येेणार.
हो बर.
ते गेला की मग कसं होतंय आमचं घर खाऊन उठतेय मग आम्हाला लवकरात लवकर धंदा सरु करावासा वाटतोय. ते हा तोपर्यंत त्यात काय झालंय आजार पडलाय आता देऊ परवा दिवशी आणि त्यातनं पण काल गेलो आम्ही तिकडे देवाला.
हा हा हा हा.
खोकला वाढलाय मग आता म जाणर होतो अक्कलकोटला बसणं.
हा हा.
हम्म इ अलाग होळात.
म एकटाच जाणार आहे जाणार होत. सगळीच जाणार का हा हा बस न होय. हो चालत. एक दिवस मुक्कम करायचा तिथंच अक्कलकोटला आणि मग दुसऱ्या दिवशी निघायचं.
होय.
हा हा.
हा काय चाललंय आपलं. चांदोलीचं बी अभयारण्य जरा बघून यायचं आता. चांगली हा काल चौकशी. करून आलं ना तिकडच गावाला गेलं होत त्यावेळी चौकशी करून आला. अ एक तर प्रायव्ट गाडी पाहिजे आपली. नाहीतर मग त्यांची बस असते ते दहा जण भरावे लागत त्यात. मग त जाते बसातमध्येध्ये.
हम्म बरं असं आहे काय?
हा सागरेश्र्ला एकाय तसंच.
हा हा हा सागरेश्वरला मी एकदम लहान असताना गेल तग त्यावीस कसा आहे ते लई चाला लागते आतमध्ये.
होय का?
हम् लांबपर्यंत आता काय माहिती आता नवीन ग पैसे म्हणजे नॉमिनल..
नाही नाही नाही नाही आता त्याने चांगली सारख केलं.
त्यांनी आता हे केले आज फोटोला पैसे ह्याला पैसे सगळ्याला पैसे.
हा हा हा बर बर बर ह मग एक मिनट तुला कॉल करतो.
हा ह.